आपल्याला न थो ड एकमेाकाना
मला काय तुझा हाय रे, मी जिरो झिरो पंचावनून टाकतोय कुटपण जाऊदे.
हा.
लगेच नंबर ईल तुझा वरती.
माझा येत नाही रे.
काय?
म्हणजे आता ह्यात नंबर येत नाही तुझा डायरेक्ट वर.
नाही, मी वरचां कॉपी मारतूय पेस्ट करतूय.
हा हा, तेच म्हटलं आदल्या दिवशीच जायाचं
हां.
रात्री, मोरच्या सगळ्या बाया ती मागच्या एक मूर्ती केलीती माहितय काय, जास्त तोंड होतीत बघ त्याला.
हा हा हा नारक
एकवीस काय तर तोंड होतीत बघ. हा नारायणनगर असं काय तर होतं, हा लालनगरवाले. तेच सांगालोय तूला, कसली केलती मूर्ती शेवट खुळ्या.
ए शेवट हुती, ह्या वेळी क नाही कोणाची बघायची माहितय मूर्ती.
हा.
नारायणनगर वाल्यांची मूर्ती बघायची नारायण नगर वाल्यांची. कारण का सांग, अरे ते मागच्या वेळी नव्हती काय राधाकृष्णाची हुती बघ
हा हा
सजा सजावटीलाच एक लाख रुपये खर्च केल्ते मूर्तीला. म त्यांच. आणि यावेळी त्यांचा मागच्या वेळी धातोंडे हे ह्यायर तीथला नगर तिथं राहतोय नगरसेवक तीथलाय. मागचीन हा आपला ह्यो महापौर.
हा हा हा हा म काई ईषय नाई तो.
का आता ह्यायेळी डायरेट महापौराय म्हणजे विषयच नाई रे.
मग काय पैसा ढीगच घेजा हाईला.
तेच कि.
सगतच कोणतरी एक दोघं जन घावलीच का नी ह्या भागात.
बास आणि काय नसतं मंडळाला.
मंडळाला मग काय सभासद वर्गनी मग पावत्या पण मागायची गरज नाई
एक दोन बाऊनसर गावलेत मोठी जाम.
काय वाटलं त्यांन जर्दा असं हे करायचं रे. त्यांचं जरा नाव करायचं खर मंडळाच पण नावं होतंय बरोबर त्याबरोबर.
हम् ते पण
हम्म.
आदल्या दिवशी दोन दिवस कार्यक्रम चालू मग एक एक् एक मंडळ आणि आता क नी हे कोल्हापूरच बघून आप लय जण लय जणं करायल्यात आद एक दोन दिवस आगमन.
अरे कोल्हापूरात हम्म अरे हे बालनं गणेशवाल्यांचं काया.
हम्म.
तेच कराते रे तेंनी.
ऊंची पण भारी होती मस्त मग हायनी.
आं.
त्यांची पण मूर्ती भारी असत्या.
भारी असत्या, अरे त्यांचं तर की नी काय करायचा मुर्त्या आणत्यात.
हा.
आणिय का नी मंडळात ठेवत्यात नुसत ठेवत्यात. मंडपात त्याला हे करत नाईत काय बघत नाईत काय नाई मंडळ व्हय नुसतंच ठेवतेच असं करत्यात लाईव् मरे मध्ये तर क नी आणलेलेत दोन दिवस लाईट नव्हती. म नंतर लाईट जोडल्यात. हो ले हे हॅलो.
अवघड अवाम असंये काय बरोबर नाई ते.
तेच की. हम्म.
यावेळी बघायचं कोण गाजवते.
मागच्या येळी गावा सगळ्यात मोठी कोणाची होती म काय मोठी मूर्ती.
अं.
मित्रोदय आणि विक्रमनगरचा महाराजा.
हा हा.
मित्रोदय माईती का् तुला हं
मागच्या वेळी का.
अ.. सगळ्यात मोठी उंच मूर्ती
ह.. ह..
दोघांची पण सिंहासनावर होती बसली होती बघ.
कुठली होती रे त्यांची मूर्ती?
नुसत बसलेली होती बघ मूर्ती
बसलेली ह.. हा.. झेंडा जोगतो पण का का यावेळी काय मोठ नाह.
होय.. होय.. मोठ्य नाय.. मोठ्य नाय..
हम्म मागच्या वेळी काय नव्हतं, एस. ष्टी. आणि ह्यावेळी काय करते काय माहित. ह्.... ह्यो तर आता बच्चन.. बच्चन राहिती हाये.
ते की घरातले तिघजण हायेत रे नगरसेवक. हम्म
अरे.. परवा त्याला का नाय. बुजगावला गेलतो तर आत्तीकड ते मोकडाच्या आबच ला
आ..
तेव्हा ते ह्याला सुनिला बोलवलेल तिकडं पाहुण म्हणून बुधगावला.. हम् मा... मंदिरात गेलतो रे.. आम्ही, पाया पडा की हा.. तेच की मंदिरात गेल.. तो पाया पडायला आणि ह्यो.. बसला की स्टेज वर तिथ खुर्ची म्हणल... कुठं काय भाऊजीने बघितला रे आमच्या त्यांनी सांगितले, मग मी बघितल चिना- बिना घालूनात, हाताला अंगट्या -बिंगट्या घालून बसलेला बाबा.
हम्म
त्याच्यात त्या संजयपेक्षा ते सुनीलाच वावरतय जरा डॅशीनगला आणि पिना बिना
होय... त्यो जरा सोनं- विन लय घालतेती.
यावेळी करणार सोड वातावरण
हे करत्यात, ती करणार. सगळी करणार.. ह्यावेळी
मागच्या वेळी यांचा पिक्चर पडला हा गानाधिशवाल्यांचा विक्रम नगर, मिरूनिक किला.. शेवटला घातलेली मिरवणूक, अर्धा तास फक्त वाजवल्यात. अर्धा तास, पाऊण तास फक्त वाजवल्यात, साऊंड टायमिंग झालं नई पुढ येऊ पर्यंत.
ते गनाधीश ह्याचा आहे, विकर कोणाचा विक्रमनगर मालक जाऊन आला का तू? हा.. हा.. हा.. हा
शाळे बसणार ते, बालाजी बसले.
ते शिरा मज आपले करी.
हा.. हा.. त्यांचा पिक्चर पडला होता काय? आणि त्यांचा काय एकच साउंड असतो फिक्स.. ए. के. ऑडिओ
हम्म
हॅलो!
हा
त्यांचा काय साऊंड म्हटलं एकच असतोय.
ते तुला मी म्हटलो धातोंडे.. धातोंडेच
आ
त्यांचं फिक्स असतय ते.. हे डी. जे. सलोनी आणि काळेश्वरी हा हा ते असतय त्यांचं बघ कायम.
काळेश्वर पण वाजवतो कि बाहेर
हा मग! त्याचं फिक्स आहे रे त्यांचं तो पण गल्लितलाच हाय वाटतं. पाद्य पूजन म्हणून सगळेजण त्यालाच बोलवत्यात ते म्हणजे त्यांचं मंडळ असंल की.
हा हा.
हम्म. बघूया ह्यावेळी कसं ह अरे तुला मी काय म्हटल तुला म्हटलो माहिती हाय काय मी आता ते मी मित्रोदे वाल्यांचं काय मित्रदेवाल्यांचं
हां.
विषय आदल्या दिवशी मी गेलतो काय ह्याला गणपती बघायला, आणि ची चंद जनता बँकेकडून मूर्ती आली बरोबर गांधी चौकात
हा.
आणि मूर्ती कशी होती प्रभावळते न माझ्या वागते होत रे पार्कव हुतेल होतं.
हा हा खाली येतेल ते कोल्हापुरात असतय तस कि, कोल्हापुरात पण ते निम्म
वय ते अस प्रभाळ वरती केला रे पोरांनी त्यांच्या पूर्ण भावा ते गांधी पुतळ्या कड कणी सगळ्यात मोठी मूर्ती दिसालती.
होय?
पूर्ण गांधी पुतळा हा.
कुठल हाय ते मंडळ मित्रोदय ते जवाहर नगरातल हाय काय? तीकडचां हाय होय? हा हा.
आणि तसिच सेम मूर्ती हेंची होती महाराजा.
हा हा.
तशी होती.
मुर्त्या पण ह्या वेळी आँटिक असणार सोड.
अर ते दोनसे सुतारांची पण तिथच होती तेनची बारकी वाटल ती.
होय, ती हिजी पण मूर्ती होती माहिती हाय काय? राक्षस वर फिरून उभी वर एक मूर्ती होती बघ.
उभी मूर्ती राक्षसवरची
गावातच होती कि आपल्या इथ, आपलं ते गाडगिळ च नाही काय दुकान? त्याच्या समोर आत नव्हती काय?
मोरयावाल्यांचं राक्षस होत होय ते
हा नव नव रा नरसिम्हा नरसिंम्हा.
हा नरसिम्हा होत, मोरयावाल्यांची, ती होय ती पण उंच होती मूर्ती लय. ती मूर्ती कणी फक्त गणपती घेऊन गेलतीत. बाकी सगळं तिथेच होत हा. रिंग रोड रिंगरोडवाल्यांची कशी हाय मूर्ती यावेळी?
हा त्यांचा पाट ह्यो टॉलीच कसली केल्यात त्यांची.
काय केलय माहिती हाय काय हे झोपलंय असं नारायण
हा.
आपलं हा विष्णू भगवान.
हा.
झोपल्यात त्यांच्या नाभी तून का नाही असं कमळच हे नसते काय.
हा.
फुल येते आणि त्या फुलावर ब्रह्मदेव असते.
हा.
त्या ब्रह्मदेवाच्या जागी गणपती आहे असं काय तरहाय यावेळी.
आणि ह्यावेेळी सांगू तुला साठ टक्के मूर्त्या तर कानी कृष्णाच्या रूपातली आहेत.
होय कृष्ण राम.
हा.
अशाच आहे आणि सांगू आणि तर मी रिंग रोडवाले हाय नाही. ही मूर्ती झाल्या आपल्या गावात
होय आणि कसं काय याच्या तली.
ते आ त्यांचं ते स्केच होतं मागच्या वेळी ते करणार ते तेच चोरले दुसऱ्यांनीच.
हा.
म्हणून ते दुसरे ते हे आलतेत. ते जे रोडाचे
हा हा.
तर आणि बरं तीच मूर्ती आणल्या तर ती झाल्या मूर्ती आपल्या ते आपल्या आधी ती झाले ती मूर्ती.
होय.
हम्म. आमच्या मित्राच्या मंडळाच ह्याचा आहे काळा चौकीचा महाराजा आहे मागच्या वेळची.
मागच्या वर्षी
हम.
मुंबईतले मूर्ती मागच्या वेळी पण शेवट गेलता तो. बॅलनसिंग विषयी त्यो पुरण झोपला अरुण दत्ते कसली मूर्ती केलता शेवटला यार. त्याने आता ह्यावेेळी कोल्हापुरात मूर्ती केला की त्यान
होय केलाय बावड्याचा सम्राट कायतरी केेलाय.
हा ह.
हम्म.
परत देवी पण आहे कोल्हापुरातली कुठली तर.
हम् हम.
त्याच्या कड
बर मुंबईत पण लय असती रे बाबा मुंबईत तर.
मुंबईच हे चिंतामणीला एकदा जायाच बुवा गणपती.
होय आता पोरा आमच्या हि म मित्रत कॉलेज मध्ये शाळेतली.
हा.
आ तिकीट आत्ताच काढून ठेवले त्यानी परवा तिकीट आले त्यांचं. लालबागच होय.
हा हा.
गणपतीत जात्यात. जायला पाहिजे रे एकदा तिने जात्या लालबाग करत्यात. म्हणू गणेश गल्ली करत्यात चिंतामणी परळचा राजा तेनं करतात सगळं.
बरं.
हा नीळत्यात
हम् हम्.
किती लईत लई एक दिवस लाग दोन दिवस लागतो रे.
एक दोन दिवस.
आणि सगळी मूर्ती आहे कणी गणपती ते लालबागमध्येच आहेत सगळ्या. लालबाग परळ हा लालबाग परळ मध्ये आहेत सगळ्या.
रात्री निघालास का नाहीस सकाळापर्यंत पोचतंय फ्रेश बिश होऊन सगळं फिरायचं दिवसभर संध्याकाळी आणि बसायच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिटर्न येतोय आपण.
हम्म अरे बाकीच बाकीच्या मूर्तीच होतय रे फक्त लालबागच तेवढं वेळ लागतोय.
लालबागला वेळ लागणार च चिंतामणीला पण वेळ लागतं असलं?
चिंंतामणीला एवढा लागतं नाही. असं आहे.
हो.
झालं बाबांच्या फोन वर बोलतो थांब?
चालतंय दहा मिनट झाल्यात.
दहा मिनट झाल्यात कट करतो बाबांच्या फोनवरून बोलूयात.
हा